हॅलो,
हा, कशात ताई.
मी छान मस्त कुठून बोलत आहे?
मी सोलापूर तुम्ही,
मी वर्धा, ऐकलं असेल नाव वर्धा.
हा ऐकलंय, पण हा.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उष्णता जास्त आहे.
हा उपाय.
तो आम तो आमचा वरता.
झाल का टी वगैरे?
हो झालं, माझं झालं. स्वयंपाकाची तयारी चालू आहे.
आ? स्वयंपाकाची हा.
तर मग तुमचं सर नेम काय आहे?
आ.
सरनेेम काय आहे?
सरनेम काळजे.
अच्छा! माझं सरनेेम काजळे आहे म्हणून मी थोडीशी कन्फ्युज झाली होती.
मी पण कन्फ्युज झाले.
ते कसं काय कधी कोणी कोणी जशी तू तुमच्या सरनेमची जी स्पेलिंग आहे ना.
हा.
तर आमच्या याच्यामध्ये कोणी-कोणी कशी स्पेलिंग लिहिते.
हा.
म्हणून मी कन्फ्युज झाली.
हा का नाही का काळजी आहे तुमचं काय?
काजळे के ए जे ए एल इई.
हा मी पण कन्फ्युज झाले थोड मला वाटलं कोण आपल्या. पाहुण्यातल्या आहेत का.
मलाही तेच वाटलं की आपलं हच्यातलं आहे की काय का कोणी.
नाही थोडं मिस्टेक आहे.
हम्.
बाकी काय नाही बघा नाही मग पाऊस आहे का तिकडे.
काहीच नाही.
हा सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे.
काहीच पाऊस नाहीये आम्ही स्वतः खूप परेशान झालो होता पावसामुळे. हा पाणीच नाही आमच्याकडे.
हा इकडे पण काही नाही फक्त वारा आहे बघा.
हजे तो पण नाहीये.
हा.
वारा पण नाही काहीच नाही आमच्याकड.
खूप गरम जसं काही उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जसं गरम होत. तय ना सेम तशी कंडिशन आले आमची आहे. कंडिशन तशीच आहे. काय आहे ग सोलापूर ला.
आ.
सोलापूरला काय आहे म्हणट पाहिण्यासारखं.
काय म्हणताय?
सोलापूर ला काय आहे पाहण्यासारखं?
पाहण्यासारखं असं काय स्पॉट हे सिद्धेश्वर मंदिर स्पेशल आहे का.
गणपतीचं.
नाही हेच कुठलं देवबा ते. सिद्धेश्वर महादेव काय म्हणतो आपण.
सिद्धेश्वर महादेव.
हा सिद्धेश्वर.
नाही सिद्धेश्वर सोलापूरला तर गणपतीच आहे हो. गणपती आहे तिथे‌.
कुठली गणपती म्हणताय तुम्ही?
सोलापूर ला सिद्धेश्वर.
सिद्धेश्वर हा गणपती देव नाहीये.
अच्छा!
हा आजोबा गणपती आहे पण अजून एवढं फेमस नाही. म्हणजे एकदम फेमस स्पॉट म्हणजे सिद्धेश्वर हे देव आहे. हा.
हा हा.
हा हा हे म्हणजे. एवढं अजून काय सोलापूरमध्ये डेव्हलप झालं नाही अजून चालू.
अव ते तो थोडा मराठवाड्याचा भाग आहे ना.
हा मराठवाडा आहे ते.
त्याच्यामुळे थोडा डेवलप व्हायला वेळ.
हा त्यामुळे थोड वेळ आहे आणि आता सध्या तरी अजून काय नाही.
तिकडं काय फेमस आहे?
आमच्याकडे तर भरपूर काही आहे.
हा फिरण्यासारखे स्पॉट आहेत?
फिरण्यासारखं तर एक म्हणजे असं आहे की बापू कुटी.
हा.
महातत्मा गांधीजींची. त्याच्यानंतर महाकाली मंदिर आहे पवणार. म्हणजे असं भरपूर आहे पाहण्यासारखं.
हा आम्हीच तिकडे याव लागेल. हा तुमच्याकडेच जास्त. स्पॉट आहेत.
आणि इकडेच स्पेशल डिश म्हणजे इकडे ते गोरस पार्क खूप फेमस आहे.
गोरस पाक आमच्या इकडे चिवडा.
चिवडा नाही इकडे गोरस पा्क खूप फेमस आहे.
हा काय.
हम्.
आम्हालाच तिकडे यावं लागेल.
या बोरसप कायला इ महात. महात्मा गांधीजींनी तेे भेट दिली होती त्यांचा इथे विनो.
विनोबा भावेचं पण आहे इथे आणि महात्मा गांधींचं पण खूप मोठं आहे. म्हणजे महात्मा गांधीजीचं गाव म्हणूनच ओळखले जाते वर्धेला.
हा का.
हा.
अच्छा!
त्यांचं ते जे आहे सेवाग्राम म्हणून आहे सेवाग्रामला बापू कुटी आहे.
हा.
तिथे महात्मा गांधीजींचं सगळं अशा वस्तू ठेवल्या आहे जसं त्यांच्या. त्या रूमा आहेत जिथे ते राहिले.
हा.
तेथे राहिले त्या त्यांचा हा त्यांचा चष्मा, काडी. त्यांचे कपडे सगळं म्हणजे ए टू झेट आहे तिथे.
हा का?
छान पाहण्यासारखे आहे मांगेने का हे आलं होतं राष्ट्रपती. आहे ना राष्ट्रपतींनी त्यांनी भेट दिली होती इथे. महात्मा बापू कुटील.
म्हणजे सगळं हाय त्यांचं तस आहे.
हो.
ह तुमचा कॉल चालू झाला आणि आमच्या इकडे पाऊस चालू झाला.
वाव! तोच पाऊस आमच्याकडे पण पाठवून दे, म्हणजे माझ्यावर उपकार होतील खूप मोठे.
न बघा की गेले आठ दहा दिवस झाले पाऊस नाही आता एवढ जोरान यालाय अचानक.
आम्ही आता त्रासलू माहितीय का खरं म्हटलं तर आमची अशी कंडिशन झाली आहे. तर तर आभाळाकडे आम्ही पाहत राहतो, की आज ये आज ये आज ये करत.
हा आमच्याकडे सगळे पेरणी केलेत, पावसाची वाट बघालेत जस्ट पाऊस चालू झाला, आणि ते पण जोरात.
हा ना. अग इकडे पण फेरणी केली आहे लोकांनी, पण काही असं पावसाच काहीच ठिकाण नाहीये.
हा का इकडे, इकडचा पाऊस तिकडेच जा जाऊ रे.
हो थोडा तोट पडू दे, थंडावा होऊ दे मग आमच्याकडे येऊ दे. हय ना.
हा. बाकी स्वयंपाकाची
अ तुझ्याकडे थोडं माझ्याकडे
हा,
हा लेकर वगैरे आहेत का ते तुम्हाला?
हो मला दोन मूल एक मुलगा एक मुलगी आहे.
मोठे आहेत का?
एक मुलगा सहावीला आहे. मुलगी तिसरी ला आहे.
मोठी खूपच हम हा मला नऊ महिन्याची मुलगी हाय.
अच्छा,
हम्,
आलो,
डिलेव्हरी साठी इकड आहेरीच आहे मी
आणि माय बाहेर कुठचं.
म आहे तिथे सोलापूर ज शिंगडगावण आहे ते आहे.
आणि सासूर,
सासर सोलापूरच्या बॅक साइड ला आहेत. देगाव म्हणून,
ह ह, अच्छा सोलापूर मधात आहे म्हणजे? सोलापूरच्या इकडे माहेर सोलापूरच्या तिकडे सासर?
हा पण माझे सासू सासरीे दोघं पण एक्सपायर आहेत कोरोनामध्ये,
अरे हो का?
हा मग माझ्या मिस्टरांचा जॉब मुंबईला आहे वसईला.
कसंईला काय माहित. तू पण तिथच राहत असेल ना मोबाईल
हा आम्ही मुंबईलाच आहे इकडे, कोण नई गावाकडे
अच्छा.
माझे दीर ते पण पुणेला आहेत, ती जाऊ पण डिलिवर ला आली, मुलगा झालाय तिला. पहिला मुलगीय चार वर्षाची. हम्म पहिले एक आहे तिला मुलगी.
हो का.
हा आता भाऊ झालाय एक पंधरा-वीस दिवस झाला आजच्याला
अच्छा.
मग मला नऊ महिन्याची मुलगी आता सध्या
चांगलंय ना.
हा चांगलाय आणि जाऊ पण कसं आम्ही दोघी एकाच गावातले आमची सासू पण याच गावातली
हो का चांगलं आहे.
राहलंच आमचं.
बरं आहे.
हा नाही नाही अरेंज जाऊ सक्या आत्या्याच्या पोराला करून घेतली आणि माझ नात्यात दिया नात्यातले होते एवढे सतं काय होत नाही आणि एका गावातलं आहे. ओळखीच असल्यामुळे दिले.
होय ना.
हा.
चांग माझं माहीर कोराडी आहे नागपूर जवळ कोराडी कोराडी आहे माझं माहेर कोराडी आहे.
हा.
कोरडी नागपूरच्या थोडं सोमोर आहे.
लांब होते कांग माहेर सासर
थोडस लाभच पाहिजे.
त जायला यायला
जायला याला बरं ते राहिला नाही तर असं वाट जाऊ दे ना इथे झोपल्यापेक्षा घरी जाऊन झोप नव्हते. असं जात नाही कुदक्ककी मायगे कुदक्ककीच असू राहा.
ते तर आहे तसं नकोच.
तस तररक
हा.
तस तर नाही पाहिजे ना गेला तर दोन दिवस मायरी दात आल पाहिजे असं पाहिजे नाही तर सकाळी जा जाऊ ते घरी जाऊन झोपाव म्हणा.
हा पण संध्याकाळी आहे स्वैपाक करे
नाही तर का जेवण खाऊ घाऊनहते गाई इथे झोपल्यापेक्षा मी माझ्याच घरी जाऊ झोप. ते उदया सकाळी जास् लागते.
ते बरोबर
हो ना.
जसं थोडसं दूरात असलं की थोडसं सा राहू दे दोन दिवसले आलं मला परट टेका गला दोन घंटे आणि आला दोन घंटे.
लँग ड्राईव्ह पण होते ना तेवढंच नवरा जरी आला नाही त्या तर सोबत म्हणे.
नाही तर जायला दोन घंटे यायला दोन घंटे.
हा सोडायला तरी येतील आपल्याला त्या निमित्.
नाहीच का घ्याला तर येते नाही सोडायला आले तरी.
ते आहे सोडायला काय आलं येत नाही घ्यायला मात्र लोक गर.
हो ते तर आहे. येत असंव तर या नाही तर येत नाही. काय ना धमकी येत असाल तर यार आहे तर येत नाही.
त्यांनी अगोदरच येतात आपण नको म्हटलं तरी येतात.
हो.
अजून जउन माहेरी पोहच होते. ते तर आहेच.
आमचे माझं सासर वर्धाच आहे.
वर्धाचाय हा, ते चांगलंय. सासू सासरीे जॉईंट फॅमिली आहे का?
अच्छा ते बरं आहे जॉईंट फॅमिली असला की मागं कोणतरी बघणारेस.
बग ना आपण बाहेर गेले की पोरांकडे लक्ष तर राहते तेवढं.
हा आम्हाला कस, गेलं तर टेन्शन असतय.
हो ना.
जेवण बनवायचं, त्यांनी करून खायचं.
अस हा.
ते दहा मिनिटाचा कॉल झाला हा, तुम्ही करू शकता.
हा ठीकाय, चल बाय.
बाय, हां. ठिऊ का तई?